काय करालिस मला बी काय करालाय
तू काय करालियास
मी तर झोपलेलो बघ
हा नाही अजून तू
मी नाही जेवलो अजून तू का जेवली नाहीस
तू स्वयंपाकच करायला आली नाहीस आणि
तू का केली नाहीस मग आज तू करायचं होत की
दोघी मिळून करायचं होत.
आज मी नाही करणार
का ड्युटी सपली तुझी, काय होईल आज एक दिवस
नंतर ते फिटनेसच पण एकट कोणता कोर्स घ्यायच आणि बघ करायचं,
ते कॅमेरा चालू करायला लावलं तर?
आपल्या घरात जागा कुठं आहे,
अडाणी मोबाईलचा कॅमेरा चालू करायला आलं नाही,
असं ते कर कुठ करायचचं ते विचारालोय मी,
अगं ते कसं असतं माहिती आहे काय मोबाईल वर त्यांनी जॉईन व्हडिओ कॉल करतात आणि कोण म्हणजे शिकवणारच ते कणी त्यांच एांचंच मोठं करत नाहीत. आणि बाकी सगळ्यांना म्यूट करायला लावतात आणि त्यानी जसं करतात तसं आपण त्यांच्या पाठोपाठ करायचं असतंय,
अगं बाळ मला पण माहिती आहे ते आपण गेलो तरी कुठं करायचं विचारलं मी सकाळ साडेपाचला कुठं गेलतासा गं
हा
सकाळी साडेपाच ला कुठे जाणार आपल्या घरात
हितं हॉल वरच हित हॉलमध्येचं करायचं कि गं दन द प्लन अस असतील
आणि एकवीस एक महिन मग मम्मी पण झोपलेली आहे ना
आज करायच गॅस करच्या तशी
व्यायाम हवेत करते
ग वर जाऊया
हो वरगंत्रित करायच माझी पण सवय मोला आणि सवयून घेत
काय बोलाल बघू अच्छा हो बांगडे कोणा देले हम्म
काय करायचं का फिटनेस
पैसे पैसे देऊया कि घरात करूया पैसे दिलय म्हटल्यावर उठाय लागतंय गं,
होय कणी खर पैसे दिलय म्हणलं की आपण गपगुमान उठतोय गं धु धुवून आणलिस
खर पाहिजे म्हणून पैश द्यायचं
हो मग दलल कोण ते आपलं चेन बघे कि कसले मस्त झाल्यात
एक दे बघ मला इथच जवळ ते मग सगच बोलायच होते मग
अस म्हणतीस थांब, देतो. दम एक देतो बगवानस कसल भारी झालंय त ग, बघ
घ सगळ्यां तर खंडे बस म्हणलीस
आयया
नंदा मरूदे की हे हे कन्नड बोलायचं न हे
घे की ग माझं मोडून ठेवलंशी
कुठलं नाही हे पण नवीनच होतं माझं पण बसवून आणले बघ कोणाच तुटलय रुचिता दीदी च् तुटलंय. तिथे ठेव न येवढं रुचिता दीदी च तुटलेलं ग.
हा हा
पता हम् कलर किती छान आलाय का नाही धुतल्यावर.
आहेस की का कवा आणलेस दीदीच?
कुठलं कुठल्याला का तेच की?
मग मला सांगायचं ऑनलाईन पाठवल असतो मी पैसे मला जरा नीट करून देत हे अडकलेलं मग तिथं दुकानच मोड करून नाही तुझ
तुझं काग वेगळं हायत?
मी डिझाईन मला तशी करून घेतलीय ग
मी हे अंतर नव्हतो
ह
माझच तुटल्याला आहे हे दीदी च चांगलाय ती लांबड पा घेत त्यामुळे तुझ पण माझ नाही लय जवळच
पुनम चालूय का?
चालुय